हा येतय आवाज
ह् बोल जेवण झालं
हो आता चालू झालं बाहेर फिरत होती
हम्म हम एकटी फेटते
इथास कंपाऊंड मध्ये
अच्छा
हा बाहेर का निघत नाही
हा हा नाही जास्त निघायचं पण नाही
हा तेच ना तसं हॉलमध्येध्येच फिरतेय मी हॉल मोठा आहे पण मग डान्स खूप चा होता हॉलमध्येध्ये मग थोड बाहेर आली तुमचं झालं जेवण
अ नाही याच्या बाप् आता आलेय मग आता डाळ वगैरे फोडणी देते
हा सोबत बसता का मग तुम्ही अच्छा हा लवकर येऊन जात असतील ना ते मगा
हा नाही पण काय नाही अ म्हणजे उशिरा जेवणाची सवय आम्हाला
हाा आ संध्याकाळी स्नॅक्स वगैरे खाऊन घेतच ना तुम्ही मग
हो
हा खाऊन घ्यायचा आणि जेवढे भूक
हो ह्याला थोडं आहे ना झोकेत टाकून दिलं मी तुझ्या सोबत मगाशी बोलली तेव्हा नाही नाही नाही तो नाही झोपणार आता नाही आ आ येतोय आवाज
आ येतोय ना आवाज
हा हो अगं मी तुला बोलली ना त्याला झोक्यामध्ये नाही राहायचंय म्हटलं म्हणून तो रडत होता हा
खाली खेळाय च झाले तेव्हा
हो मग आता त्याचे पप्पा आले थोडं दूध वगैरे पिलं आणि मग
हा चांगलंय चांगला खेळत असल त्याचे पप्पा दिवसभर दिसत नसतील
हो अगं त्याला खूप आनंद होतो त्याचे पप्पा दिसले तर माझ्याकडे नखरे करतो तो त्यांच्याकडे नाही करत
ही जाती येत पण नसेल तुमच्याकडे तो
नाही नाही यायचं वगैरे नाही तो सर्वांकडे जातो तसं हा हम्म
भात वगैरे बशी जावऊ लागे ना का बाकी
नाही नाही बाकी
हा हा हा होउन जाईल लवकर सकाळी मग नाष्टा वगैरे नाही करत का तुम्ही डायरेक्ट जेवण करता का
ते हो सकाळी स्वयंपाक करून जातो ना
हा हा तरी मग नंतरून दुपारून थोडी भूक लागून जात असे. ते ना मग लवकर जेवतात.
हा आ नाही तरी मला संध्याकाळीच भूक लागते दुपारी नाही जेवत मी.
हा आणि खात राहा जा कारण तो पितो ना मग दूध
हो मला भूक लागते नाही तर आधी प्रेग्न्सीच्या आधी मी सक सकाळी ना सकाळी जेवायची ना अकरा वाजायची तर रात्री जेवायचे मी.
हो ना मला पण लागत नाही भूक एवढी. हम जेम तेम दोन टाईम खाते मी पण, तशी लागते म्हणजे कधी मधी
म आता खात ज जा भरपूर खात जा तू.
हो ना. तिथं घाबरून घाबरून ते दोन दिवस व्हॉमिट झाला ना म्हणून थोडं थोडच जातय.
हा बरोबर आहे ते.
हा.
काही नाही व्हॉमिटिंग होत तुला जास्त अ शेवट शेवट महिन्यांना त्रास होते ग वॉमिटिंगचा?
नाही तसं वॉमिटिंग म्हणजे मला तर आधीपासूनच मी गोळी घ्यायची सकाळी त्याच्यामुळे कंट्रोल राहिची व्हॉमिटिंग.
हा, हा, मला ना म्हणजे बघ सुरुवातीच्या महिन्यान स्टार्टिंग म्हणजे तीन महिने वगैरे झाले आणि तेव्हा नाही झाली मला समजच नाही मला वाटायचच नाही प्र् असं काहीच त्रास नाही व्हायचा.
हो का? हा, हा
किंवा नंतर उमा अग पाचवा महिना वगैरे पासून आहे ना असं महिना संपत आला ना हो मळमळ व्हायचं आणि महिन्याची स्टार्टिंग होणार आहे तेव्हा पण मळमळ व्हायचं हो. म्हणजे व्हायचंच दोन तीन दिवस कंटिन्यू मळमळ व्हायचं आणि मग काही नाही मग नंतर लगेच बंद होऊन जायच. दर महिन्याला व्हायचं, मग जस सातवा लागला ना तसं खूप मळमळ चालू झाली
हो का मग तुम्ही गोळी घेतस ना मग सकाळी रोज.
हो मला गोळी घेण्याशिवाय व्हायचंच नाही कारण खाऊन पण उपयोग नव्हता. आणि मलाय ना अंजीरच पचायचं नाही, अंजीरच पचायचं नाही. ते अंजीर अजून मले नाही आवडत. कदाचित मला अंजीर नाही सुट होत मला.
हो का.
हा म्हणजे डिलिव्हरी नंतर पण आता खाल्लं ना त व्हॉमिटिंग होऊन जाते.
हम्, हा, मग काही काही फ्रूट्स वगैरे ते सुट होत नाही. त्यामुळ मला पण म्हणजे समजलं नाही दोन दोन अडीच महिने समजलं नाही मला म्हणजे तीन महिने समजलं नाही जवळपास व्हॉमिटिंग नाही काहीच नाही मी यांना म्हणायज म्हटलं कस काय असं कस. य म्हटलं काही सिम्टम्स दिसत नाही म्हटलं प्रेग्नेंट आहे अस म माझ्या सासूबाई नाय म्हणे राहत म्हणे काय काही अस हा. पण मग नंतर मग जसं ते साडेतीन महिन्याची केली वाटते सोनोग्राफी त्याच्यानंतर मग कंटिन्यू चालू व्हायला लागले मला व्हॉमिटिंग मग म्हणजे एक पण दिवस असा टळत नी कि मी गोळी घ्यायची नाही असं. आतापर्यंत घेतल्या मी गोळ्या त्या बारीक व्हॉमिटिंगच्या. नाही सूज वगैरे काहीच नाही आली मला.
नाही का मला शेवट शेवटच्या महिन्यांना माझं नाक पण सुटलं होतं.
हो का ते ना मला असं वाटतं मिठाचं प्रमाण ज्या
नाही माझ मिठाच प्रमाण बरोबर आहे. हो. मीठ, साखर, तेल आम्ही सगळं कमीच खातो.
हा. कमी जर राहिलं ना म्हणे, ब होत असं ऐकलं.
मी आराम नव्हता. कपडे वगैरे पूर्ण नऊ महिने पण मी धुतले ना. आराम नव्हता. ह. म्हणून हाल चाल इकड तिकडं करण्यामध्ये ते आणि थोडासा आराम केला का?
आग
नाही नाही अंग वगैरे नाही खजलं माझ सहसा.
हा हा.
हम् पण खस्त बरं का, अंग वगैरे पण.
हा बऱ्याच जणांचं खाास, माझं पण काही खााजलं नाही. फक्त ते तेवढ स्ट्रेच मार्क्सेना आता. शेवटी शेवटी आले ते पण. ते खाजत फक्त.
तर ना चर बी वाटतं ना. त्याच्यामुळे अंग वगैरे खाजत.
बस मग बाकीचं काहीच खाजलं नाय माझ आग. आणि सुजल पण नाही. नाही ना. मी त आजीबात नाही. जशीय तशीचे मी.
मी त आता आता सुद्धा, म्हणजे बारीकचे मी अजून पण.
हो ना. पहिल्या वेळेस नाय वाढत म्हणे वजन. असं सांगता बाई काय काय ज
नाही ग. असं काही नसतं. आता माझी मैत्रीणे ना. तिला मुलगी झालीय. ती खूपच वाढलेली होती डायरेक्ट.
तुमचं कसं पण. तुम्हाला करावं लागतं ना सर्व. म त्याच्यासाठी. आराम पण पहिजेल ना. ह
आणि आता पण डिलिव्हरी झाली तस, आराम नाहीये. म्हणजे कंटिन्यू घरी जसे आले ना. मधुन. तस मी, म्हणजे हा. मला आरामच रात्री पण मी उठून बसायची. रात्री म्हणजे हा य ना उठूनच बसाय चा. रात्री हा आठायचाच. रडायचच हा रात्री. कारण नवीन नवी बाळेना खूप रड
हो रडतान. एक दोन महिने लइ रडतात. ते पण ते कपड्यांना जरी बाई राहिली पण, मग भांडे. स्वयंपाक. दोघी टाइमच परत बाळाच एकटं करायचं. दगदग च होऊन जाते. म्हणून मी लवकर येऊन गेले होती. मम्मीकडे.
खराबहून जाशील.
हो ना. मी पण म्हणजे तिकडे सासरी होती ना. तोपर्यंत तेच ना. म्हणून मी सासरी तोपर्यंत सर्व केलं मी. भांडे, कपडे. पोछया वगैरे सर्व करायची म.
ते सांगतात ना कि, पोछा मारायला.
हा. म मी ना स्टार्टिंगला मारला. को म्हणजे, खाली बसूनच मारतो आम्ही.
हम्म हम्म.
मला थोड प्रॉब्लेम सांगितला होता. माझना लो लाईन्प्सेंटा होता.
हम्म हम्म.
हा म्हणून म काम जास्त नव्हतं सांगितलं. पण तरी मी करायची. काम. कपडे धुवायला बसायची. भांडे एवढ मोठे निघायचे अजून. म्हणजे जेठाणी आहे. पण मग त्या काय एवढ करायच्या नाईत. थोडयाशा ह्याचे त्या. मग तीन तीन टाईम चे भांडे मलाच घासावी लागाची. थोडफार सासूबाई मदत करायच्या.
आपण दिलं न प्रेग्नेंट असून सुद्धा
तेच ना म्हणून मी मापने पुसायला लागले मग. मग कधी मध्ये एखाद वेळेस माझ्या सासूबाई सांगायच्या. मी पुसून घेते हाताने असं.
हम्म हम्म.
म ते कसं डॉक्टरांने नाहीच सांगितलं होतं. कारण थोडा जरी प्रेशर पडला म्हणे कि ब्लीडिंग होऊ शकते.
हा नाही नाही बाई ते काम काय एवढं अर्जंट आपलं बाळ महत्वाचं आहे.
ते म्हणजे ना साडेपाच महिन्याची सोनोग्राफी केली ना तेव्हाच समजलं होतं. ते त्याच्यात जवळ पास म्हणजे मी अ अ मम्मी
काय ओ फक्त त्यांना काय बोलणाऱ्यांना काई फक्त काम गोड लागतं पण शेवटी आईला समजत की काय त्रास होतो.
तेच ना माझी मम्मी रोज बोलायची आणि तू एवढं काम करते ऐ त्रास होईल असं. त तसं म्हटलं मी काय करू म्हटलं खोटं पण बोलावं लागतं कधी मधी मग काहीच करायची.
हम्म हम्म हम्म ये अगाऊ
नंतर मग साडेआठ महिन्याची केली ना तेव्हा समजलं की व्यवस्थित आता सर्व.
हा नाही ग आणि हो मग प्रेग्नेनसी राहिली ना त मग टेस नाही घ्यायचा जास्त.
हो ना स्ट्रेस तर होताच मला तसा तर कामाचच होतं थोडंस
कसं ना मी खूप घाई केली हो तु खूप घाई केली.
कसं ट्रेस पण बरं होतं चांगलं होतं मग काय.
नाही पण असं तरी पण पुढ जा बाळ झाल्यानंतर असं होत.
माझं पण म्हणजे जेवढं
करणार कोणी नव्हतं ना म्हणून म ताण होतं ग आणि प्रेग्नेन्सी मध्ये पण ना म्हणजे सहसा मला क्रेविग वगैरे नाही झाली पण तोंडाला वगैरे असं चव न लागायचं. ना मग वाटायचं कोणी तरी आयत दिलं पाहिजे. मग खाऊको खाऊको घेऊन जायचं. माझं खूपच देणारा वगैरे कोणी नव्हतं.
हा आ एक मिनटं हा
हम्
हा बोला ना.
हम्म
त्याजून शेवटी शेवटी मी वांग्याची भाजी केली होती मम्मीने मी वांगे तर काय खात नाही रसा रसा खाल
ते का नाही का म्हणजे आवडत नाही का?
काय?
मग वागे नाही आवडत का?
नाही मी खातच नाही वांगी मला ते फंगल होत म्हणजे लहानपणा म्हणजे आठवी पासून मग डॉक्टरने मला गवार आणि वांगे नाही सांगितले.
हा हा
हा तरी मी खाऊन घेतला आज इच्छा होत हो ती. मग ते खाल्लं का मला लगेच खाजवते होते. हा म्हणून खात नाही मी हे पण खात नाही पण आम्हाला दोघांना पण तसंच आहे.
मध्ये ना म्हणजे मी खाल्ल नव्हतो पण शेवटी शेवटी महिनंना ना आवडायची. कारण मला ना भरून वांगे आवडत मी खाल्ल होत. हम्म
आणि त्या काय मम्मी करते मग काय
अ ज्या दिवशी माझे डिलिव्हरी होणार हो त्याच्या पहिल्या दिवशी भरूनच वांगे खालले होते. तुम्हीही ह
काय बघू आता माझं तर काय माहिती आहे चार पाच दिवस बाकीच फक्त तुमची कधी झाली म्हणजे डेट कधी होती तुमची?
माझी अ पाच तारीख सांगितली होती.
पाच एप्रिल का?
हो
हा हा आणि मग कधी दोनदा झालाय ना का एकला
नाही नाही दोन तारखे लाव मरत आपण सीझनिंग करून घेतलं ना मी
हा हा मग एक तास झालाय वाटत हा दोनला हनुमान जयंती होती. ती आणि एक ला झालाय तो.
हम्म माझ्याकडून काही सण नसत झालं ते
हो ना
झालं तर पण पाणी पण खूप जात होत ग आणि बीपी वगैरे पण माझी वाडत होती ह ति
पाणी त्याच दिवशी जायला लागलं होतं का तुम्हाला का मग आधीपासून
नाही नाही एक तारखेला
एक तारखेलाच जात होतं ना
हम्म पण ते बोलणे घि होऊ शकते म्हणे पण माझी बीपी वाढत होती ह आणि मला सण पण नत होत. म्हणजे खूप त्रास होत होता ग म्हणजे लेबर पन नाही पण हा पण मला स सहन्य व्हायचं.
हम ह
मम् ममी समजून गेली की माझ्याकडून नाही होणार खड आपण नाही सोचलं जाणार असं
कारण ते नंतर अजून बीबी हय झाला मग ते
ह् हो आणि तुला काही सांगू मला मी थोडी पण घाबरली ना त्याला क माझं आहे ना अ टोके वाढून जाता. हबिट वाढून जाते हो आणि गरमी पण राहिली का हबिट वाटते माझी
मग माझं ना तसा बीपी लोवून जातो मग मला बीपी हायचं आहे. पिलोचा त्रास आहे मला.
हो ना मग ते हे तुला सांगते म्हणजे असं पण होऊ शकत त्याच्यामुळे तुझं सीझरिंग वगैरे उंनऊ शकते म्हणून काही खाऊ वगैरे नाही जाहायचं
नाही का
नाही ते रागवत रा ते
हा कारण मी म्हणजे आता म्हणजे असं नॉर्मली पण म्हणजे प्रे््गनेंसी मच नाही अस पण मला आधीपासून उन्हामध्ये किंवा जास्त अस घाम येतो राहायला असं दम लागतो मला आधीपासून भ वििलोत माझ कारण
तस जीव घाबरून येतो माझं ऊन ऊन वगैरे स अन्य होत मलाही
मला तर म्हणजेडे